हॅलो
हॅलो बोला हो येतोय येतोय.
हा बोला
हा तेच अ जस जस मुलांना आपण शिक तस आपल्याला आपण आऊपुट आपण हा आपला विषय चालला तोच तोच आता पुढे नेऊ या हा आ आता आम्ही आम्ही आ-आता आम्ही कार्यक्रम करतो, ना त्या कार्यक्रमातून आम्ही प्रत्येक गोष्ट सांगतो पण ती किती घ्यायची आधी पॅरेंट्स ठरवायला पाहिजे, आधी पालक जर तस वागले तर मग मुलं वागणार
हो ते तरय पण ऍक्च्युली आता असं झालंय पालक शळेवर पेंण आम्ही चांगल्या शळेताक मुलां सगळीचर करून घ्यायला पाहिजे आम्ही काहीच नाही करणार
हो हो हो हो हो आणि आम्ही एवढा पैसा देतोय तर म आम्हाला तेवढं हे मिळाला पाहिजे अरे तुम्हाला मिळाला पाहिजे ठिक्ये पण तुम्ही पूर्णपणे शाळेवर नका ना अवलंबून राहू तुम्ही पण तुमचं योगदान काही आहे का नाही आणि शाळेत एवढी ऐंशी मुलं असणार ऐंशी मुलांच्या वर लक्ष ठेवणारी एक एक टीचर अशणार तर ती प्रत्येकावर लक्ष द्या म्हणजे ते ऐंशी दिवस गेले की म्हनं एका मुलाला एक दिवस दिला तरी ते ऐंशी दिवस गेले आम्ही असा एका मुलाला किती वेळ देऊ शकणार आम्ही असं पालकच म काय तर
चाळीस मिनिटात कोणती टीचर तीस मुलांवर लक्ष
प्रश्नच नई प्रश्नच नई
आपण आई घरी असून एक मुलावर लक्ष नय ठेवू शकत तर त्या टीचरकडनं अपेक्षा नाही करू शकत
म काय तर आणि अ आई आई पण किती किती करणार ना करून करून करून करून थक म्हणजे ते तिने किती स पण पण काय होतं माहितीे का मुलं पण म्हणजे आपण पूर्णच पॅरेंट्सना पण दोष देऊ शकत नइ मुलांना कितीही समजावून सांगितलं ना की म्हणजे ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सांगतात बरं का पॅरेंटस पण सांगतात पण मुलांच्या डोक्यात काय असतं नाही माझ्या टीचरनी अस सांगितलं मी तेच करणार कारण मुलं पण मुल पण कारण मी पण एक टीचर असल्यामुळे मला हा अनुभव आहे मी पॅरेंट्सना सांगते अहो तुम्ही घरी सांगत जा अहो आमचा मुलगा म्हणतो टीचरने आम्हाला असं सांगितलं आम्ही असंच करणार आम्ही त्याला सांगो आम्ही तीच पद्धत फक्त वेगळ्या पद्धतीने सांगतोय पण तो आमचा ऐकतच नाही म्हणे आमची टीचर एवढंच असतं त्यांच्या डोक्यात म्हटलं ते साहजिकय ते साहजिकय म्हटलं ते निम्मा वेळ आमच्या-आमच्याकडे असतो तो मुलगा अ आ पण आम्ही तुमच्या एकाच मुलाला एवढा वेळ देऊ शकत कत नाय त्याच्यामुळे निम्मावेेळ तू
तुमच्याकडे असताय
हो हो नाही म मी पण त्यांना पर्याय सांगते निम्मा वेळ तुम्ही त्याला द्या निम्मा वेळ आम्ही तुम् आम्ही त्याला देतो आम्ही आम्ही जास्तीत जास्त प्रत्येक मुलाला आम्ही दहा दहा मिनिट नक्की देऊ आणि देऊ शकतो आणि देतो तुम्ही तुम्ही तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा आम्ही पण तुम्हाला सहकार्य करतो हो
नाही ज अ माझं पण प्रोफेशन टीचर अस असल्यामुळे मला सगळत जास्त अनुभव हायर क्लासेस आहे डायरेक्ट
अच्छा नाय हायर क क्लास म्हणजे एक वेळ लोअर क्लासेसची मुलं ऐक ता तरी हायर क्लास ते मुलांच कसय आणि त्यांच्यात आता ग्रोविंग अप असत त्यांची पण चूक नाहीये त्याच्यात त्यांना वाटतं की आपल्याला आता सगळं समजतंय हा मग मी मला आई पण सांग ते वडीलपट सांगतात चरपट सांगतात मला काही कळत नाही का अशी टेंडन्सी झाली आहे दुसरं काही नाही
हा ऍक्च्युली तर एच फॅक्टर आहे तु
हो प्रश्नच नाही प्रश्नच नाही वयाने वयाने वयाला स्वीकारायचं म्हणायचं आणि आपण आपण मोठे आहोत म्हणून आपण आपल्या सगळ्या स्वीकारून घ्यायच
हो ते चा
हो तुम्हाला तुम्हाला असे बरेच अनुभव आले असतील कारण मी प्रायव्हेट टीचिंग हा तुम्ही स्कूलमध्ये असल्यामुळे तुम्हाला बरेच अनुभव आले असतील आम्ही कसं प्रावेटीच म्हणजे आम्म आमच्या ओळखीतलेच असणार
नाही नाही माझ सगळच बोललं
अ तुम्हाला वेगवेगळे वेगवेगळे अनुभव फार मस्त म्हणजे पालकांचे पण आणि मुलांचे पण शिवाय शिवाय सहकार्यांचे पण
एक्सपिरिय्स आहे
हा शिवाय सहकाऱ्यांचे पण हा
हम्
अ काय म्हणताय अजून अजून काय काय अनुभव आले तुम्हाला काय काय म्हणतात शे शेअर करायला शेअर करायला मलाही आवडत तुम्हाला तुम्हालाही आवड दिसतीय बोल जतते
बोलण्याची आवड तर भरपूर आहे त्याच्यामुळे काही नाही मी कुठेही चालून जाते असं काही नाही ओळखच ओळखच पाहिजे असं काही नि त्याच्यामुळेच ते कम्युनिकेशन वाढतात
आणि नवीन ओळख कधी होणार मग असं नाही केलं होतो हो हो हो
मोबाईलमुळे तर आपण बोलत नाही आपणलाे चॅट जीपीटीवर टाकतो समोरच्याला विचारण्यापेक्षा
शेजारी शेजारी बसलेला असेल तर एकमेकांशी बोलण्यात बोलायला आपण रतो की बाई ह बोल का नाही आपण आपण बोलायला जाऊ पण ही बाही बोलेल का नाही हा हा दोन्ही कडून पाहिजे प्लग प्लग लावल्यावर लाईट पण लागतात नुसत प्लग ला नुसत प्लग लावून चालत नाही हो ह ट्यूबलाइट पण लावावीच लागते
लागते तेव असते कनेक्शन
मग ह तेच दोन्हीकडून दोन्हीकडून समप्रमाणात असेल तर होत म्हणजे एकट आपलं बडबड कर आणि अ ते साधं स्माईल पण देत नाही तसं नाही तस हम्
काही काही जणांमध्ये आहे पण तसच तुम्ही किती पण बडभड करणार पण सबर रिॲक्ट नाही होणार मग होऊन जातात एखाधी कधी
आणि कधी लोक लोकांच क्षला आपल्या घरातली पण कधी कधी पु पु् असं असतं कि ते गडबडीत असतात. आणि आपल्याला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं असतं आणि त्यांचा ऐकायचा मूड बिलकुल नसतो.
हो.
आडी तो आप पण आणि आपल्याला असं झालेलं असतं कि ती महत्त्वाची गोष्ट आहे मला ती आत्ताच सांगायची हाय.
सांगाची
हा हा हा. तर तसं होणारच. तर कुठेतरी, कुठेतरी हे अ प्रगत हे जरा आटोक्यात आल्याशिवाय ते कम्युनिक कम्युनिकेशन वाढणार नाही. हा हा हम् हम पण पण या या सोयीमुळे आपल्याला पण बोलता येत इतक्या लांबून तुम्ही, इतक्या लांबून मी.
हो मोबाईलमुळे
प्रश्नच नाही. म्हणजे आपण आपण म्हणतो उपयोग नाही. उपयोग नाही. पण हा एक उपयोगच आहे ना, आपण आता घरी बसून काहीतरी करू शकतोय.
कर ते पण मग फायदा म तेवढा लॉस पण हो.
कोणी आलाय का?
नाही.
मला वाटलं कोणीतरी आलं म्हणून म्हंटलं एक मिनिट
हो.
आता आता मुलांना शिकवायचं म्हणजे पण खूप कठीण झालंय. ऐका म्हणजे छोट्या छोट छोटी छोटी मुलं सुद्धा अ काय उत्तर देतील याचा आपण अंदाज पण लावू शकत नाही.
ते तर आहेच.
ऐकून ऐकून ऐकून म्हणजे आपल्या घरात जरी वातावरण नसेल हा नाही आणि आपल्या घरात जरी वातावरण नसेल ना तरी ते शाळेत आसपास मुलं एकत म्हणजे नाही म्हटलं तरी तेवढ्या वेळ तरी एकत्र असतात ना बिना मोबाईलची. ते शिकतात. बरोबर त्याच्यामुळे त्या त्याच्यामुळे मुलांना मुलांसमोर पण आता काय बोलावं ना? याचा म्हणजे अंदाजच येत नाही, कारण आपण त्याला माहीत नाही म्हणून बोलत नाही तर त्याला आधीच ज्ञान झालेलं असत नको ते पण दुसरी त्याच्यामुळे त्याच्यामुळे जरा जपून जपून जपून जपूनच बोलावं लागतं. मुलांची गप्प मारताना हा हा हा हा. अह आणि . हा हा हा. आणि त्यांना असं वाटतं मला एवढं पण कळत नाही का? प्रत्येक गोष्ट काय सांगायची, प्रत्येक गोष्ट काय शिकवायची. मला पण येत मी पण बघितलंय मी पण मोबाईलवर बघितलंय सगळं. हॅलो आवाज आवाज बंद झाला का? हॅलो. हॅलो. काय आवाज गेला की. हॅलो. हॅलो. हॅलो. आओ काय झालं? काय काम हाय? हॅलो. नाही ना. तो कॉल संपून जातो. हॅलो माझा आवाज येत नाहीेए का? अ ओ इकडे या ना लवकर, पटकन या. एक दोन पा दोन मिनिटासाठीच हे झालंय, काय झालंय? आ हो पण आवाज नाही येतय, हॅलो. हॅलो. आवाज गेला होता का? हॅलो.